इथ हो हो येतोय-येतोय जरा पावसाच्या वाऱ्याने रेंज मुळ जरा कमी जास्त होतयचं वारं सुटलयं ना? येत नाहीये पण आभाळ वा तरर झालं
अच्छा अच्छा इथे पण नाही नुसतं आबाळ आल्यासारखं झालंय. पाऊस काही नाहीये. नुसतं आबाळ येतंय येतंय त्यांमुळं हा त्याच्यामुळे तर लयच गरमी. असं जा खूपच त्रास जाणवाय लागलाय आव म्हणजे पाऊस पडला तर थोडा थंडावा होत तो ना गारवा होतो.
थंडावा होत. हो ना बाळाला तर पहिलाच वर्ष सिजन आलाय
हो ते मला तरी तेच झालेय ना. इव्हन शेगडी घालायला नाही किंवा असं शेकायचं वगैरे बाळाला पण शेकायला नाही. बाळाला थोडे दिवस तरी पण मला नाहीच तेच जमनाच झालंय एवढी एवढी गर्मी होते चक्कर आल्यासारखं होतंय ते शेकोटीला लावल्यावरथ मग काय खरच नाही
नाही नाही एवढा आता एक-दोन महिन्या आताजरा पाऊस पडलं तर तुम्ही करू शकता. आता तर काही लगेच नाही करू शकत.
तेच की मग ते जमतचं नाही. तोपर्यंत आपलं तिकडं मा सासरी जायचं टाइम होतंय मग परत तिकडं कोण करतंय, आपलं आपल्याला बाळ घेऊन घरातली काम आवरायचं होत नाही म ती नाही नाही असं म्हणजे अशी एकत्रच आहे आम्ही पण आम्ही इकडे सिटीत असतो आणि गावी असतात तस असं
ओके मग ठीके मग काही टेन्शन नाही. आपण आपण असलं तर जरा उठत, बसत कसं तरी होतय ना! सगळेजण असले की मग नाही करायलाच
म मळ लगेचचं. पण ते शेगडीवर वगैरे असं आपल्याला जमत नाही‌ नव्ह हे
नाही इथ तर कायच, मोठा मुलगा किती वर्षाचा आहे?
मोठा मुलगा आता आठ वर्षाचा आहे.
हा म आता काय तो शाळा चालू व्हायच्या आत जायला पाहिजे तुम्हाला
हु तो जायच तरी पण विचार चाललाय म्हणजे हाय बाळ आता महिनाभरचच आहे ना मग आम्ही दोघेच असतो तिथे मग थोडं जरा आहेच की अजून बाळाचा आंघोळ वगैरे जमत नाही ना ओ आपल्याला घालायला मग ते बाळाला जम मग असं लय आता म्हणतोय की त्याचे पप्पा म्हणतात मी जातो थोडे दिवस आधी थोडे दिवस मी करतो मॅनेज मग परत मग आपण थोड्या दिवसांनी ब य ये म्हणजे थोड्या दिवसांनी मग तू ये अस
म त्या मोठ्या मुलाला कसं बघणार पण
कोण माझे मिस्ट टर का? नाही ते सोडतात. ना त्यांनी घ म्हणजे घरातून काम करतात ना मग त्याच्यामुळ त्यांना होत थोडे म्हणं म तेच होतेय मग ते ते तेनी बनवत तात घरी मग नाही झालं तर हॉटेलमधून मग थोडंस मॅनेज करायला लागतंय ना असं आपल्यासारखं तर प्रॉपर मग आपण बायका करतो तसं नाय होत ना पण थोडं मॅनेज करायला लागतं म्हणजे ह्या बाळाच तस आंघोळीचा वगैरे प्रॉब्लेम आहे ना ओ अन त्या बायका भेटतात आजी वग
घालायला अजून शिकायच आपण मी पण घातलं माझ बाळाच कस झालंत माहितीये आम्ही तीन मी सासरी माहेरी पाच महिने राहिले ना तर माझ्या मम्मीला कस ते संधिवात त्रास असल्यामुळ ती तर काय घाल शकत नव्हती. आणि मग आम्ही बाई लावली तर ती महिनाभरच आली आणि नंतर न म्हणायला लागली की नाही माझ्या वेळेनुसार येतो वगैरे म माव आजी मावशी जवळच राहायला होती पण ती पण शेत म्हणजे तिचं कसं होतं ती आम्ही राहतो त्याच्या पासून मावशीच शेत एक तासाच अंतरावर म ती गेली की कधी तिकडेच राहायची. मग त्या लय बाळाचे हाल वायला लागले. आंघोळचे तिला पण शेताच काम होत. ब मी तुम्ही काय केलं म ती जेव्हा जेव्हा घालते तेव्हा बघून मीच घातलं मग त्यानंतर न मी मला वाटतं दुसऱ्या महिन्यापासूनच मी जेव्हा मावशी नसायची. त्या टाइमिंगला मी घालायची असं. अस करत करत मीच घातले तेला अंघोळ कायम म्हणजे मला आठवत की जे मी धरलं ते मी पाच महिन्यानंतर सासरी गेल्या एकच महिना राहिले ना. तिथं पण मीच घातली त्यानं- - ना अजून पण मीच घालते त्याला.
हो.
बघून बघून असं शिकत माणूस त्यासाठी नाही डिपेंड नको राहू म्हणजे काय मॉलिश कराय तर आंघोळ आता बघायचं जे घालतात ना. ते करायचं आणि हळूहळू शिकून जात. तर मग ते काय होतं त्याच्यासाठी आपलं म्हणजे सगळ्यांच प्रॉब्लेम हाय उलट तुम्ही तिथ जाऊन बाई लावली स्वयंपाकाला तर ते बाळाचं पण होईल आणि त्यांच्याकडे लक्ष पण देणं होईल ना.
हम्म. नाही तेच चाललं होतं आमचं पण मग ते बाळा - - ला तुम्ही म्हणताय तशी एक आजी बघितली. एक मावशी पण होती अशीच कामला येतात ते तर ते म्हणजे एकदा एकदा एक्सपिरियन्स पण खराब येते ना ओ. ते बाळ
हो म्हणूनच आपणच घालायचं ना. आपणच घालायचं. मग म्हणूनच मी माझं धाडस तेच होतं ना की माझं पण तेच म्हणणं होतं मी नाही देऊ शकत बाळाला दुसऱ्यांकडं. तर मी स्वतः शिकलय. काही नाही होत येत जम आपल्याला थोड्या दिवस भीती वाटती. पण हळूहळू बघायचं आता. तर तुम्ही आता मम्मी घालते तुमची तर तुम्ही वर पूर्ण पाणी घालायला लागायचं. ते पाणी घालताना अंदाज येईल. एक वेळेस तुम्ही मग मॉलिश करताना म्हणायचं तू बघ मी कशी करते. मग तुम्ही साबण लावताना मम्मीला ला पाणी घालाल तर त्यांनी च येणार ना साईडला. ते घालताय ना. तुम्ही आंघोळ घालताना ते असतातच ना बॅग - - आपल्या अस करत करत शिकायचं आपण म तेज काय होत कायम दुसऱ्यांवर अवलंबून राहायची गरज पडत नाही.
नाही मी पण, ह मी पण तेच म्हणलं शिकाय
खरं काय म मी तर पाच महिन्यानंतर आल्यानंतरन पण म्हणजे पाच महिन्यानंतर सासरे होते एक महिनाभर मग सासूबाई पाणी ओतायच्या आणि मी आंघोळ घालायचे. म जेव्हा तो सात महिन्याचा होता झा तुला मग पाणी ओताला कोण आता मी माझ्या घरी आल्यावर?
हा!
पहिले पाणी पण ओतायचे नाही हाताने आंघोळ पण घालायचं असं एकदा जर धाडस झालंय ना होऊन जातं. त्यासाठी मग डिपेंड नाही राहावं लागत कोणावर. आणि काही एवढं नाही अवघड तुम्ही करून बघा ट्राय एक दिवशी. मम्मी मॉलिश करायली ना शिजून बघायचं आणि सेम दुसऱ्या दिवशी करायचं तिला म्हलायचं सांग काय चुकलं तर मला, काय वि म माला आठ दिवस मालिश ची सवय करायची. परत म्हणायचं मी आंघोळ घालते तु बघ. तू पाणी घाल वर असं करायचं. आणि हे लहान असतात ना अ ते येवढं व्यवस्थित होतं घालायचं काय टेन्शन येत नाही. उलट पाच महिन्या नंतर नं मग भी भीती वाटते कारण की ते हालचाल करत असत्यात. आता हि एक दोन महिन्याची एवढी नाही हालत जसं तुम्ही टाकता तस. आता मी दवाखान्यात पण बघितलं आपण खूप जन म्हणजे आपण कसं? त्याला मान मानेला हिसका बस आता मी हॉस्पिटल म ती काय करायची यायची आणि आपलं जे तळ हात आहे की नाइ, त्या तळ हातावर त्याला उचलून असं अं खांद्यावर पालतं घालायचं म्हणजे आपण मान धरतो हात धरतो पाय धर काही नाही तीनी सरळ पालथ घालायचे आणि तिनी मला एकदा सांगितलं होतं हे बघ हे बाळ ये ह्याला जेवढं तू नाजूकपणा करशील तेवढं तिला जड जाणार आहे बिनधास्त ताप शिकायच करायला म्हणजे आपण म्हणतो ना माझ्या त्यांना हाताला हिसका बसला नाई चोळल गेलं नाई मान अशी झाली काही नाही म ते उचलायच पाण्यात तू जरी आहे असं बुडवलीस की नाय पाण्यात काही फरक पडत नाय म तेच त्यामुळ तुम्ही पण अजून लहान त आत्ताच शिकून घ्या.
हूं नाही मी पण तेच विचार करला म्हटला शिकायचं पण थोडं
ट्राय करायच असं समजायचं की नाहीये आत आता आपल्याकडे सोर्स नाही ये घालणार करणार काय त्यावेेळेस ऑटोमॅटिक मन धाडस होतं अजून एक महिना आहे तर मम्मीच्या हाताखाली तुम्ही शिकून घ्यायच तेल लावायचं चोळायचं शिकचं हळू आपलं आप
म्हणलं होतं मम्मीला पण मला पण काय होत ते म्हणजे ते आता ते दवाखान्यात करतात त्यांना कशी सवय झालेली असते. आपल्याला कसं अजून ह्या बाळाने मान धर ली नाय ना तेच भीती वाट काय माहीत म त्या बाळाला माझ्या हा नाही त्या बाळाला मम्मी म्हणजे माझी मम्मीच होती भरपूर चार पाच महिने मम्मी पाशीच होती मी त्यामुळं ती मम्मीन घातली परत मान पकडली असती तर जरा बर पडत करायला ना म्हणजे बसवलं की मग
काय नाही हे भीती काढून टाका काय नाही होत आता आता पण तस समजायचं कोण नायये आपल्याला कराय जेवढ्या त्या घाबरत्याल ना म ते ते तसं मासचिस मग बाकीच्या गोष् तीचे प्रॉब्लेम करण्या पेक्षा शिकून घ्यायचं आता मला ऑप्शन नव्हत. मला माझ्या मम्मीला संधीवात होता म्हणून मग मला घालणं गरजेचंच होतं. जोपर्यंत मावशी होती तिकडे ठीक होतं पण ती जर एकाच दिवशी नाइ आली तर ते मग ते आंघोळ नाही घातलं तर बाळ खूप रडतेत आणि बाईचं कसं ती महिना सव्वा महिन्यात घातली ति म्हणली परत मला नाही जमत. म आता आसच समजायचं आपल्याकडे की माणूसच नाही आता. गप् आपल्याला त्या सिच्युएशनला आपल्याला चं घालायला काय नाही होतं उलटं, तुम्हाला तर सेकंड भेट बिहार त्यामुळे तर तुम्ही बिंदास पाहिजेत. फर्स्टला जरा घाबरतात तरी
पण म्हणलं मम्मीला आता मला शिकव परत तिकडं कोण करील. माझ्या सासुबाईचं तोच प्रॉब्लेमे ति त्यांना सांधिवाते मग त्यांना जमत नाही असं बाळाला वगैरे घ्यायला त्यांना बोट वगैरे बा, हा! हा मते अ तिथे आल्या तरी असं त्यांना मग खूप त्रास होतो ना करता येत नाही. घेता येत नाही. भीती वाटे पडलं बिडलं बाळ हा हातातुन असं आणि असं इथं पण तेच आता आपण शिकायचं म्हटलं तर तेल लावलेलं बाळ हात
नाही-नाही काही नाही होत. चांगला घटमुट पकडायच जायचं झा. मी तुम्हाला काय सांगितलं जेव्हा आपल्याला माहिती ना आता माझ्याकडे ऑप्शनच नव्हता असं समजायचं आईचं नाहीये आपल्या सो सोबत काय करणार होतो मी आई गावाला गेली त्यावेळेस काय करणार सेम शिकून घे आपलं आपलं. काय नाही होत. ट्राय करून बघा एक-दोन दिवस लगेच सगळं पटापटा नाही करायचं आठ दिवस तेलाची मॉलिश करायला शिकायचं म हळू हळू त्याला चलून घेऊ जाऊन अंघोळ घायचीय त्यात आणि आता मम्मी हाय ना सपोर्टला बघ काय व्हायला लागलं तर त्यामुळे ते टेन्शन नाही माझ्या तर मम्मीला संधिवतये तर, ती उचलू पण शकत नव्हते. तरी पण, मी करायच तसच काय नाही होत. ट्राय करून बघा होऊन जाईल. व्यवस्थित
हो, मी पण एकदा म्हणजे जसं, तुम्ही म्हणताय तसं करून बघितलं.
असं समजणार नाही, कोणच नाही आहे. तुमच्याकडं एकट्याचच तुम्ही मग, आपण अशा वेळेस करतो. की नाही काय. अडचण आली.
हा होय चालतय, होय, होय ठीक, करणार, मी तुम्ही म्हटलंय, ना मी बघेन एकदा काय, तर करेन. मसाज वगैरे करायला थोडे दिवस
हा हळूहळू मसाज करायला शिकायच. मम्मी करताना लक्ष देऊन बघायच. पण, ते सेम करायचं. आणि म्हणायचं, तू बस माझ्याकडन काय विसरलं तर सांग.
हो चालते, ठीक आहे बघते. मी पण हम्म तेच म्हणलंय. पण नाही, मी पण म्हणल, मम्मीला की थोडे दिवस आधी शिकव, मला पण कारण की तिकड गेल्यावर नाही होणार, सासूबाई पण थोडे दिवसच. देतात, नाही जमत. शिकव. म्हणून अस बोल्ली, मी, तिला आता बघूया कस होतंय. ठीक आहे. ठिव का मग हा हा चालेल,